हो हा बोला ताई काय म्हणतय?
पहिले तर मी एकदा लावला आणि तो लगेच कट झाला वाटत तर मला तिथं झालं. तुमचं सबमिट झाला शून्य सेकंद कसं काय काय माहिती काय होतंय.
काहीतरी टेक्निकल इश्यू असेल हवो ते करून
हा हा हा. तर ठीक आहे आपण बोलू या बटारा या विषयी जोस जवळ. सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. बटाट्या पाासून तर लहान मोठ्यांपर्यंत आणि त्याच्या खूप खूप पदार्थ वेगवेगळ्या तयार करता येतात.
हो.
म्हणजे बटाट्याची भजी बटाट्याचा वडा बटाट्याचा पराठा बटाट्याची भाजी सुकी भाजी कोरडी भाजी सोलून केलेली भाजी. जी अस.
तळस भाजी. आणि आज समोसमध्ये पण समोश्यामध्ये पण तेच बटाटे. हा पॅटीस मध्ये पण बटाटा. पावडा वडापाव मध्ये पण पटेट.
बटाट.
आजकाल सगळे जे बटाटा खाऊन खाऊन बटाट्या सारखे
फुगले बरोबर आहे. आणि मेन बटाट्या याच्यासाठी पण ताना वाटत का मीठ वगैरे जास्त झालं की बटाटा टाकता का भाजी. असंही काही आहे का नाही की नाही.
हो बटाटा पण टाकतात आणि म्हणजे जास्त मीठ खरड झाली ना भाजी. कि त्यामध्ये बटाटा नाही तर मग आपलं कणिक असतं ना मळलेलं ते पण टाकलं ना त्याला शोषून घेत. म्हणजे ते मीठ हो त्याचा छोटासा गोळा टाकायचा म्हणजे मीठ शोषून घेत. त्याला अस खारट बाय चान्स झाल तर आस हो त्यातही उपयोगी करत. व
तर उपवासाला बटाटा चालतो त्याच्यामुळे तर अजून खूप पदार्थ होतात.
हो
बट खिचडी त्याच्यात बटाटा अस. साबुदाण्याचा वडा त्याच्यातही टाकतात.
म्हणजे बटाटा एकमेव असा आहे की भाज्यांपासून तर उपवासापर्यंत सगळी दूरतो चालतो.
सगळीकडे चालतो बरोबर आहे आणि काय आजकाल बटाट्या हो स्टार्च पावडर स्टार्च पावडर करतात आणि ती स्टार्च पावडर पण करतात आणि बटाटा जेव्हा आपण वेफर्स करायला घेतो तर खाली असा थोडासा त्याचा गाळ निघ तो ना पांढरा पांढरा तर तो वाळवला ना. तो चेहऱ्याला सुद्धा लावता. त्याच्यामुळे चेहरा खूप छान होतो. हो हा नाही नाही हा उपयोग आहे बटाट्याचा. नंतर बटाट्याची चकती पण आहे ना अशी तोंडावरून फिरवतात आहो. ते अस चकाकि येण्यासाठी हो. आहे काय काय खूप काय काही असतात. पण आपल्याला काही एवढं वाचनात येत नाही. आलं तरी आपण विसरून जातो. काय कशाचा उपयोग आहे. हो कंटाळवाना करतो बट हो. ज्यांना थोडा वेळ असतो ना रिकाम पण त्यांना हे सगळं जम त असे करायला हे आपलं काय आमचा माझा बिझनेस असल्यामुळे मला तर काही हे जमत नाही काही करायला. हा माझा फूड चा बिझनेस आहे आणि नॅपकिन बुकेचा आहे.
ओके ओके नाशिक मध्येच का?
हा अशोक स्तंभावर आहे मी राहिला आणि घरूनच करते मी सगळं.
ओके ओके अच्छा अच्छा मला एकदा ऍड्रेस द्या तुमचा
हो हो नक्कीच नक्की तुम्ही हाऊस वाईफ कि जॉब किंवा काही करता?
नाही मी हाऊस वाईफच आहे.
अच्छा अच्छा मग या नक्की भेट द्यायला आणि माझ्या इ थ जे नॅपकिन बुके ना तुम्ही तुमच्या इथेही चालू करू शकतात माहिती असेल कन्सेप्ट तुम्हाला.
नाही नाही नाही तो नाही माहिती बरं का.
बर आपण जिथं फ्लावर बुके युज करतो ना.
फ्लावर म्हणजे जे आपले ओरिजिनल फ्लोवर ना?
हा एकच मिनट
हो हो
हां हॅलो हॅलो हा आपण ओरीजनल फ्लावर यू ज करतो दोन दिवस आता फुलं वाया म्हणजे पैसे वायान समजयला काही उपयोग नाही. कधी ना टर्किश नॅपकिन पण
अच्छा.
बुक्य होते. त्यांना वापरता येतात युजफुली फ्रेंडली मी तुम्हाला फोटो टाकेल मग लक्षात ईल. आता आपण जाऊद्या आ आपण बटाट्यावरती बोलू जा जाऊद्या.
हो चालेल बरोबर ये. आपला विषय राहून जाईल बाजूला.
हो की हिरवा हिरव्या मिरचीचा किस खूप याच्यात बटाटा वाप वापरला जातो हा तुम्ही काय अजून अस ह्यापेक्षा वेगळा पदार्थ बनवलाय का बटाट्याचा काही?
हम्म त्यापेक्षा तर नाही पण मग सेम असच ये.
नाही ती उपवासाला कचोरी बनवता बघा बटाट्याची हा.
अ एक असा पदार्थ बनवला होता बटाट्याचा बटाटेने गऊकुन घेतलेले आणि तांदळाचं पीठ आहे ना तांदळाच्या पीठामध्ये ते कूश करून अ म्हणजे जे जेवढं पीठ म्हावेल तेवढं त्याच्यातच मीठ मिरची वगैरे सगळं टाकून घेतलेलं होतं. अ आणि ते येशे कोपते कसे बनवतात. तस तोडून ते म खाल्ल होत म्हणजे खूप क्रिस्पी आणि छान लागत. हो तो पदार्थ बन मी एकदा असच युट्यूब वरती बघितलं होतं ना केलं होतं टेस्टी झालं होत पण कारण तांदळाचं पण ते फुललं आणि बटाटा पण म्हणजे व्यवस्थित त्याच्यात हे झालेलं मिक्स होऊन गेल होत हा.
बटाटा तर काय नुस उकडला आणि त्याला मीठ आणि मिरची लावलं तरी इतका भारी लाग
हो तेलात फ्राय केलं तरी आणि उपाशाच्या दिवशी समजा नसतरी साबुदाणा खालायचा तर बटाट्याला मस्त अस बारीक काप करून मस्त त्याचे शेंगदाणे वगैरे टाकून आणि ते पण हो.
बटाट्याची भाजीउ. उपवासाला चाल
हो हम्म ते पण करू शक आणि ते नाही का आता फिंगर पील अ चिप्स नाही का हे. आलूचेच तर केलेले राहतात ते अ तळून वगैरे.
हम्म हम्म.
आणि सॉससोबत खायला लहान मुलांना तर खूप आवडतात ते. फिंगर चिप्स फिंगर चिप्स हो. हा ते बटाट्याचा पदार्थ आला म्हणजे सगळ ज्याला नाही आवडत तो पण खायला तिथं म्हणजे अ घेणार असये.
आता प्रिझर्वेटिव्ह मुळे भरपूर ते आपल्याला रेडीमेड मिळून जातात फिंगर
हो रेडीमेड मिळत आणि तळायची हो हो हो. पण ना ते थोडस हे करण्यापेक्षा ना घरी केलेलेच छान मला त
ते तर आहे ताज- ताज जेवढं करणार तेवढं चांगलं.
तेवढं चांगलं हो कारण ते पण आणल तर आपण एकदम ल तीच लगेच नाय करत ना आपण पण दोन तीन दिवस फ्रीज मधी तरी ठेवतो. किंवा जास्त दिवसही राहत ते असं होतं हॅलो हा येतोय ना आवाज
हम्म
हं तेच ते मिनिट बघा किती झाले बरं?
हो हो हो नंतर बटा नाय झाले अजून सात मिनिट झाले अजून तीन मिनिटं आहे.
हो ना अच्छा अच्छा अच्छा नाय काय हरकत नाही हो हो बोला ना बोल
हम्म तुम्ही बटाट्याचे वेफर्स घरी करता का बटाट्याचे वेफ
हो हो घरीच
हो ना हम्म आजकाल त किती बाहेर फूड हे रेडी पॅकेट मध्ये वे वेफर्सच निघालंय किती कंपनी आहेत वेगवेगळ्या चालता बोलता कोणी पण म्हणत घ्या बटाटा वेफर्सचं पकेट म्हणजे काय बटाट उत्पादन होत असेल आणं केवढा खप असेल आपण विचारच करू शकत नाय.
पण महाराष्ट्रात नाहीये बटाट्याचं उत्पादन बरका म्हणजे त्याचं झाड ये का काय ते काय माहिती नाय. काय कंद मुड्यांसारखं खाली येतो ना जमिनीत
चल होय हा हा बोला बोला काय म्हणता तुम्ही
म्हटलं ज अ बटाट्याच कंद मुळ्यानंसारखा तो जमनीत येतो ना
हो जमिनीत येतो तो आणि तुम्हाला सांगू का एक गोष्ट म्हणजे आत आता पाच वर्ष झाले मी सगळे कंदमूळ नाही का काय माहिती बुआ काय आयडिया नाही.
हो ह हा कारण त्याच कधी पायला मिळालंच नाय ना कसत तो नय का ह ह
हॅलो, हॅलो हॅलो
हां बोला बोला आवाज हां बोला आवाज येत नव्हता मला हां
पाच हो पाच वर्ष झा ते आता मी बटाटा लसून सगळी कंदमुळ सोडली.
का ओ? हो.
आणि ज आम्ही खात
तो भरला का नाही. एक मिनिट द्यायचाय का?
कधी आता लगेच कधी उत्तर बुधवार पाहू नं हं हॅलो
हा हॅलो
हा बोला
हा आता ये ना अर्धा मिनिट राहिलाय तेवढा बोलून घेऊ म्हणजे मग आपलं एक विषय कम कम्प्लीट होतो हा हा तर आम्ही ये ना बटाट टयाला बटाट्याला ऑप्शन आम्ही कच्च केळ घेतो. आणि जिथं जिथं तुम्ही बटाटा युज करता तिथं सगळ्याच्यात आम्ही उच सगळ टाकतो आणि सगळे पदार्थ बनवता येतात रगडा पॅटीस. पासून वडापाव पासून. अ बटाट्याचा कीस जसं बनवतो तसं केळ्याचा कीस. असं सगळे आयटम बनवता येतात चिप्स केळ्याचे चिप्स.
का?
नाही नाही नाही आम्ही डायरेक्ट मार्केट मधून आणतो आणि मग बनवतो.
कच्चे केळांचं.
कच्ची केळी हो हो हो.
अच्छा अच्छा!
तुम्ही नाशिकला आले की नाही नाही तुम्ही नाशिकला आले की या एकदा तुम्हाला. सगळ्या जैन रेसिपीज खाऊ घालते मगमी. कच्च्या केळ्याच्या.
अच्छा अच्छा ओके ओके.
कसं काही म्हणजे साईड दुसरं असं हे पण नाही जसं कसं आपण बटाटा खाल्ला. तो स्वीट असतो याला चालत. नाही डायबेटीस चालत नाही असं याच काही नाहीे.
बरोबर आहे काही नाही मी आमचे मा माझ्या माहेरी गेले ना ते. तिकडे तर केळीची झाड असतात मग तिकडे हो. तिकडे गेले की मग. केळ उकडायच्या पासून ते सगळं चालूच राहतात ते जे. तर तुम्ही वलले ना सगळं केळाच तसंच बनवतो.
हा हा अच्छा अच्छा ओके चला आता इ झाले आपलेमेंट. बोलूया आता परत आपण थोड्या वेळा नाही दुसऱ्या विषयावर. ह चालेल ओके हो हो बाय बाय.